हा उठलं उठलंय आता
रडालत का?
रडालता थोड्या वेळ ते तुम्हाला आता कॉल केले ना तीनदा
हा
हा त्यांना मी केलेला त्याच्या आधी तुमचा झाल्यानंतर फोन करा म्हणल आणि त्यांनी काय केलं काय माहितीय ऍप ओपन केलं तर काय नाही माझे दोन कॉल वेस्ट केले..
माझे पण दोन गेलेत कशा कशामुळे गेले असतील..
तुम आत्ता दोन नाही माझ्या आता सहा गेलंत कॉल वेस्ट. आधी पण चार गेलत आधी पण. हा हा हा हा.
ते मघाशी तुम्हाला लावल माहित आहे मी व तुमचा लागला नाही सांगितलं..
हा हा हा.
त्यातलं दोन वेस्ट गेलेत ना झिरोच टायमिंग पडले..
हा तसच होतय..
हम्म.
आणि काय चहा ठेवला का नाही..
आत्ता ठेवलोय दुकानला गेलेत पोर.
हा हा हा.
साफसफाई काय केलेत..
हा हा हा हा.
मा.
आणि काय मग.
खेळाले बाळ.
नाही हाय अजून हाय बेडवरच आहे..
हा हा काय कराले टी व्ही बघत असेल..
नाही बसलाय आता बघतो झोपतो काय झोपेत हाय अजून असं पूर्ण उठायला नाहीये अजून.
हा.
हम्म आता झोपतोय काय उठतोय बघू आता.
हा आता लगेच काय झोपतोय..
होय लगेच नाही झोपणार आता. हम्म आणि काय म्हणताय मग.
काय नाही आता लास्ट कॉल करायचा नंतर आता आवरायच. घरातलं.
होय आता घरातलं बघायला पाहिजे किंवा.
होय त्यासनी चहा द्याय पाहिजे आता आणि त्यासनी आवराया पाहिजे ह. पाय धुऊन कपडे बदलाय पाहिजे तुमचे.
हम्म.
दुपारचा निवांत असतायच ना.
दुपारी हा झोपला तरच निवांत नाही हा झोपला की नाही मग निवांत.
हा हा.
हम्म ह्याच कस पण टायमिंग हेच आहे हा.
बारा वाजल्यापासून नि मानतच असते ना बारा वाजता झोपतोय एक दीड वाजता. म्हणजे लगेच उठतोय तिथ आणि ह जी दु्टी चालू होत्या.
हा हा हा हा.
हम तेच म्हणलं तुम्ही कधी निवत असताय का संध्याकाळच बि नसतायचा.
नाही संध्याकाळी नाही सकाळी पण नाही दुपारी हा झोपला. तर मी मानत मग असं झोपतोय हा खर मग जर. जरा जर लवकर झोपला क नाही हा दहा अकराच्या दरम्यान झोपला तर मग दुपारी झोपत नाही तो. मग त्यावेेळेस मला कामं आवराय लागतात सगळी मग. तो झोपला की धुन वगैरे असत भांडी असत.
माझं पण कसच आहे. घरातला तो झोपतोय त्यावेळेत काम करा पाहिजे घरातलं. ते करायचं का हे करायचं काही कळतच नाही.
घ्यायला कोण नाही ना त्यामुळे माझं अवघड होते सगळं होय.
आच्यात बी कोण नाही आहे.
हा हा हा
मग चार भांडी घासायची त्याला जाऊन बघायचं आणि
ह मी ददी तर किचन कट्ट्यावरच उभारून त्याला जरा टीव्ही लावून द्यायची त्या त्याला त्या खुर्चीवर बसवायचं आणि मग भांडी वगैरे घासायची चार घासली की परत हा येतोय त्याला परत आणि नेऊन ठेवायच परत त्यांनी घासायची असं करतोय मग
मग आमचं पण तसंच आहे
हो
उसा बरच आहे तेवढ्या वेळात स की काम आवडतात हम् मुलगी असत्या खरं ती त्या संग भांडत बसत्या
हा
न नक वाटते
होय आमच्या पण हळूहळू हळू करायला लागतात काम
हो दिवस सगळा त्यातच जातोय
होय
मग मला फोन आलता ते सारी कतायचा तिचं काही कॉल लागण झालेत ना तुम्ही आता त्या ह्यासनी कॉल केलसा ना त्या अक्षरा कायतर नाव आहे बघ
अक्षता होय होय त्यांना त्याच की त्याच माझा वेस्ट घालवला का
होय काय
हम्म दोन कॉलवेस्ट गेले
आधीच कशामुळे गेले
आधीच काय झालत मला धनू न नंबर दिले ना मग ते जरा समाज कन्फ्युज झालं ऑनलाईन वेगळेच होते आणि मी केला वेगळला तसं झालं
हा हा
त मला माहित नव्हतं ना असं उचलला नाही की तो वेस्ट जातोय ते
होय मला माहित नव्हतं
चार वे केले होते चार व कॉल रले होते ऍड झाले त्यात
हा
हम्म मग ते आता दोन म आता पण दोन गेले
माझं फक्त दोनच गेल्यात खरं कन्फ्युजन होते ना बरं टाकू म्हटले क नाही
ह जरा असं ते आधी नंबर आणि जमलिंग होते सगळं त्या
वय नंबर डायरेक्ट टाकता येत नाही ना मग क ॲप उघडून मग त्यात नंबर घेऊन परत त्यात टाकून अस सुते बघू आता काय काय देव लागल्यात बघायचं नंतर
हम हं हं
हम
हा नि काय मग
काय नाही आता चाल ठेवलय आता जरा फ्रेश व्हाय चहा प्यायचं त्यासने जरा आवरायच पाऊस आला काय
पाऊस आहे बारीक बारीक आहे
आमच्याकडे पण आहे आत्ता आलाय पाऊस
हम्म हम् हम् हम्
हम्मम
आणि काय मग?
मुलगा किती वासता येतोय?
पाच साडेपाच वाजतात कि त्याला यायला.
हा. हा.
हम्. शाळा सुटत्या पाचला इकड तिकड अर्धा तास लागतो यायला.
हा. हा.
हं.
मगं.
आणि काय म्हणताय?
काय नाही निवांत आता. आता इथन दुटी चालू करायची की. घरातला आवराय पाहिजे सगळं. घरात न पसारा केला. साय कली खेळणी सगळं काढून ठेवल्यातं.
हम ह ह. ते एक पसायला सगळा आवरत बसायला लागतोय.
होय. सा वाजतयं. तो पर्यत मिस्टर येत्यात त्यांचा आणि त्यासनि खायला काही तर करून देवु स्तोका सात वाजत्यात मग आणि जेवण कराय पाहिजे.
होय.
हं. मग.
ह ह.
चालूच दिवसभर काम, म्हणून मी हे करणारच नव्हतो. ताई काय ऐकनाच की. कर कर घरात काय करत्यास म्हणाली.
होय. मला पण तशीच म्हटली.
परवा सांगितलेलं मी. त्यासनी मला जर दुर्लक्ष केलो. मला व्हित नाही म्हटलं यात न पोरं बघायची.
हम्म. मला म्हटलं त्या. तुझी पण कंडिशन त्यांच्या सारखीच हाय. मला म्हट ल्या म्हणुन म्हटल्या ते दोघी पण तशाच हाईत बघा म्हंटल्या तुम्हाला कधी पोर झोपते तेव्हा वेळ मिळते तेव्हा बघा म्हंटल्या मला.
होय. कस ते पोरांचं झोपचं आणि आम - - च्या बोलण्याच्या आवाजान तेन लगेचं उटत्यात पोर. पोर तर झोपत्यात लई उशीर. झोपत नाहीत.
होय. नाइत झोपत जास्त वेळ पोर.
म.
हॅलो. आणि काय मग? झोपतचं हाय निम्म अजुन.
जवळ म्हणजे ज झोपून हे करा की झोपणार नाही तसं.
होय जवळच झोपवलय तेला.
हा.
आणि बोलाय लागलय. काय झालं शिवु? थांबा हं एक मिनट बोलते.
मला बी त्या ताईचा फोन आलता. अजून माझं सव्वीस काय सत्तावीस कॉल करायचं होतं अजून.
हा. हा. हा.
मगं तुमचं किती झाल्यात?
कुठलं, सांगालोय नव्हं. सहा बेस्टच गे
अ हा.
सहा वेस्टच हाईत. आता बघूया आता. किती होतयं त्यातला आता मगाशी पण त्यात ताई हे ना केलेला मी आणि तो त्यात ऍडच झाला नाही. काय करू काय झालं काय नाही नाही केलं किती
हा हा
कॉल साड धरला नाही तर तसं झालं काय झालं काही नाही
काय माहित माझा अजून अकाउंट नंबर तनी टाकायचा आहे त्यात
होय होय
हम्म
आणिां कायम
काय नाही बसलोय
हा हा
म दुकानला गेलेत आता पाऊस याला ऐकुट थांबलीत काय माहत सासूबाई घेऊन गेलेत दुकानला
हां हां
आम् काही कुठ बाहेर जाच नाही बाजला दुकान वगरे कु जायत नाही घराचं
हम्म कोणी पण नाही जात कधी मी जातोय मी च्या बाजार वगैरे आणायच असला की तेवढं मग गाडीवरून जायचं
नाही मी बाजारला जायचच नाही
हम् हे दुकानुठला किरा किराणा वगैरे आणायलास कि तू
सगळी त्यांनी सांगतात मी नाही राईत
हम् हम हम हम ह्म
दडायला तेन तेवढं सासूबाईथ जातात
हम् हम् हम
आठवडी बाजारला सासवाय जातात महिन्याचा बाजार असते किराणा नाही मिस्टर आणि सासरे जातात
हा हम हम हम
कुठे पाठवून देत नाहीत घरात ना बाहेर जाय जायच नाही उठ कायस ह गप् घरात नाहीवांतवानी बसलेलं बरं
होय
जायच नाही कुठे बाहेर
नाहीा मी पण कुठं नाही फक्त तेवढं आता किराणा तेवढा आणायला तेवढं हच्या गाडीवरून जातोय तेवढं आणायच तेवढा आणून ठेवायच ते मॉल सारखा हा आपला बाजार तो काय लागतय ते आपल्याला आणायचं तेवढंच मग दुसरं सगळं दडळायला वगैरे साासवाय जातात दुसरं भाजी काय मम्मी आणून देते आमची मी भाजीला पण जात नाही मम्मी कडे मम्मी भाजीला भाजी विकयला जाते ना मम्मी मग ती तसच भाजी घेऊन येत्या बाजारमधून मग त पप्पांच्या कडनं वगैरे. लावून दता नाही तर मग मिस्टरांना पाठवून देते मम्मीकडे म आणतत भाजी.
हम्म हे पण नाही कुठच आहेत मग गेलं. की ह्या दोघांनी सोबत नाही पाहिजे.
होय नाही पोरं काय घेऊ देत नाहीत बाहेर गेली. कि ंधा जास्तच असतो पोरांचा.
आणि सोडून जाव म्हटलं क जरा ड्रेस घातला किंवा साडी मिसरी घ्यायचं चालू झालं पाटे म्हण काय कराय काय कराय पाठ सोडून हलतच नाही.
आमची सोडून जायला आमच्यात माहतीच राहतच नाही त आमच्यात तर पोरं.
आमच्या राहत्यात जरा एक तास दीड तास पर्यंत जातात तर राहत्यात खरं दोन तीन तास असं.
हा हा.
मुलगी काय सासूबाईंच्या सोबतच असते ना तिथं सासूबाईंच्या सोबत झुकत ते. तिचं काय नाही राहते ते खरं मुलगा नाही. अजून मागावरच पितोय ना दिवसभर राहतोय संध्याकाळच पाहिजेच त्याला.
हा हा हा हा आमच्यात नाही रहत नाही दोघं. पण दोघांना पण घेऊन जायला लागते कुठ जायचं अस.
हा हां.
हम्म.
चालतेय म.
झाला चा वगैरे.
आा.
का झाला काय.
चहा अजून गॅसवर आहे अजून दुकानला गेल्यात. हा तर उद्या करतो घ्या म्हणणे बांतवाने.
हा चालेल चालेल मला कॉल करा तुमचा आवर्ली की. उद्या हा चालते ठीक आहे हा.